हॅलो
हॅलो हा आवाज येतोय ना हा काही नाही म्हटलं आता आमच्या इथं पाऊस वगैरे पडलाय म्हटलं फोन करावा तुमच्या इथं काय पाऊस वगैरे आहे का
नाहीे
हो आमच्या इथे आता दोन तास झालो खूप म्हणजे जोरात पाऊस पडलाय पहिल्या पावसात वगैरे हा पहिल्या पावसात भिजलय वगैरे आ कत्ता
हा हा आमच्या इकडे थोडा पण पाऊस नाहीे नुसतं कडक उऊन आहे पूर्ण पावसाचं वातावरण होतय आणि परत ऊन येतय परत ढग येतातात परत ऊनी येते दोन तीन दिवस झाले तसच चालू आहे
खूप छान आम्ही दोन तास पावसात भिजतच होतो मातीचा वास वगैरे घेतला आणि आभाळा आकाशामध्ये आहे ना मस्त इंद्रधनुष्य आलेय खूप वेळ इंद्रधनुष्य य तेे त्याचा फोटो वगैरे पण काढलाय ह काय अजूनपर्यंत इंद्र हो इंद्रधनुष्य अजूनपर्यंत दिस छान भिजलो हे काय आत्ता एक साडेतीीन वाजता वगैरे आल होत कत्ता
अच्छा आमच्याकडे ना थोडा पण पाऊस नाहीये आणि गरमी तर एवढी होती आणि असं वाटत आता पाऊस येईल पण काहीच नाही एक थेंब पण नाहीये
नाही आता पाऊस चालू होईल मला असं वाटतय आता कारण पहिला झाला आता पाऊस
हो होईल होईल
पण छान वाटलं पावस भिजून मस्त वडापाव खाल्ले गरम गरम पावसामध्ये असं जरा बरं वाटतं ना भजी वडापाव असं गरम काहीतरी खायला चहा प्यायला गरम गरम
आणखीन भारीच वाटतं.
आणि पहिला पा, पाऊस अंगावर घ घ्यावा असं म्हणतात ना. छान वाटत आणि. तूमी काय करता पहिल्या पावस
आम्ही ज्या कधी कधी भिजतो, असं कधी नाही भिजत.
छान! वाटतं, पण भिजायला मस्त वाटतं. तम
हो.
लहानपणी तर होड्या वगैरे, करून सोडायच्या पावसा मध्ये
हो हो लहानपणी शाळे हो आणि लहानपणी कसं? शाळा चालू व्हायच्या टाईमलाचं पाऊस यायचा ना. मग घरी जाताना कधी कधी शाळेत जाताना पण पाऊस असायचा.
आणि आईनी वगैरे छत्री जरी दिली शाळेत जाताना, तरी मुद्दा हून बॅगमध्येध्ये ठेवायची.
हा हा, आणि घरी जाऊन कधी कधी आई राग वायची कशाला पावसात भिजलात आजारी पड़ताल, असं वगैरे पण मग आईला कसं सांगता येईल मी किती? आम्ही मज्जा केली त्या पावसामध्ये.
ह आणि आता त्या डबक्यामध्ये वगैरे उड्या मारल्यात, का नाही लहानपणी छान! वा ते पाणी उडवायचं एकमेकांच्या अंग एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायचं, डबक्यात उड्या मारायच्या.
हो.
छान! आहे पण पावसाची मज्जाच वेग ळी असते काहीतरी, तुम्ही पावसामध्ये कुठ फिरायला? हा पावसामध्ये वगैरे फिरायला जाता का नाही कुठे?
आता या वर्षी जाणार आहेत आम्ही गडावर वगैरे, आम्ही सगळे मित्रमैत्रिण.
हो, आणि धबधब्यावर पण भिजायला छान! वाटतं. तर धबधब्याचं पाणी अंगावर मस्त मस्त वाटतं एकदम.
हो खूप मस्त वाटत ते पुरंदर जो किल्ला आहे, तिथं आता पाऊस हाय म्हणजे, कंटिन्यू पाऊसचं असतो ना तिथं एक जायला भारी वाटतं.
हो, आणि ते बुशी डॅम वगैरे पण भरलेला असतो ना लोणावळा वगैरे मुळशी त्या साईडला पण भरपूर छान! वाटत.
हो, असं पूर्ण म्हणजे कंटिन्यूव पाऊस चालू अस तो कुठे कुठं आणखी आणि सिंहगडला पण असतो ना, वरती वरती जाताना.
हो, सिंहगडला पण पाऊस असतो, खूप पाऊस असतो.
हो आणि पावसामध्ये. ट्रेकिंग करायची वेगळीच मज्जा आहे.
हो खरोच ट्रेकिंग करायला मजा येते पण पावसामध्ये छान वाटत आणि आणि ते वातावरण पण आहे ना खूप. खूप प्रसन्न वाटत असं रस्त्यावर सगळे हिरविगार झाडं शुद्ध हवा. मस्त वाटत एकदम छान ती हवा असं नाका वाट्या आतमध्ये गेल्या.
आणि जाताना असं पूर्ण. झाड च. म्हणजे डोक एवढे झाड असत. असतातना जाताना येताना मग ते असं वाटत आपण कुठून चाललो आहे वरती.
आणि आभाळ पण असं काळ होत. तो कधी पांढर होत. कधी नाही का असं छान वाटतं ते आबाळाचं पण कलर. पण असे छान होत तस कधी निळ होत हो. कधी कधी एकदमच ढग येतात. ढगांच्या आवाज वगैरे, पावसाचा आवाज. छान वाटतो कानाला ऐकायला.
हो आणि वरती म्हणज असं गडावर जाताना छोट थोडा थोडा थोडा चालू असतय. रिमझिम रिमझिम असं एकदम मोठं पण नाही, असं म्हणजे ती गडावर जाण्याची अशी जी थकान असती ती असं भासत नाही.
आणि ते धबधब्यावर पण भिजायला छान वाटतं एकदम. भिजयचं मस्त खूप भिजयच भिजायच, कुडकुडायचं पण आणि तेवढी थंडी पण वा
हो.
आणि मस्त मग भजीबिजीवर ताव मारायच मस्त
हा. असं तुम्ही कधी गेलात का? असं गडावर किंवा कुठं असं धबधब्या भिजयला?
की भिजायला. आमची कॉलेजची वगैरे ट्रिप पण जायची. ना आम्ही जायचो ना सगळे. परत ऑफिस मधले मित्र मैत्रिणी सगळे जायच तो असा मस्त.
अ वा मज्जा येत असेल मग खूप! हा.
छान वाटत पण पावसामध्ये. खरं ते वातावरणच प्रसन्न आणि छान वाटत.
हो.
उन्हाच असं नाही का, जेवढं उन्हा आपण दोन तीन महिने अंगवर घेतो. अन एक पाऊस जरी अंगावर घेतला तरी ते
असं. हो, सगळा शीण निघून जातो पाऊस अंगावर घे तल्यावर.
आमच्या इथे तर पहिल्या पावसामध्ये रस्त्यावर एवढं पाणी एवढं
हा खो कधी कधी पहिला पाउस खूपच जोरात पडतो ना.
हा आज तसंच झालंय खूप जोरात पाऊस पडलाय. खूप म्हणजे खूप जोरात पाऊस पडलाय. पावसाची वाट बघत होत. पण पाऊस खूप जोरात म्हणजे पडला आणि खूप असं हे वाटलं. म्हणजे बरं वाटलं खूप छान वाटलं. देवानी प्रार्थना ऐकली सगळ्यांची प्रो पाऊस पडला. लहान मुला तर अजून खेळतातच ते पाण्यामध्ये
हा त्यांना म हा त्यांना खूप मज्जा येत जास्त पना
मस्त भिजलेत ओले चिंब झालेत मस्त अजून
आणि पाऊस येऊन गेल्यावर पण असं आभाळात वेगळेच ढग हे होतात ना असं पूर्ण आभाळ असा स्वच्छ होत महत्त्वपूर्ण
खरंच स्वच्छच झाल्या आभाळ एकदम पांढरं शुभ्र एकदम वेगंच ढग आलेत
हो आणि सनसेट आणि सनराईज म्हणजे पावस टाइमला खूप भारी दिसत ना.
नाही आणि ते इंद्रधनुष्य पण खूप छान दिसतंय त्या ढागामध्ये एकदम भारी दिसते आणि मेन म्हणजे पंधरा मिनिट राहिल होत ते धनुष्य
हा हा
छान वाटलं फोटो वगैरे पण छान आले इंद्रधनुष्याचे हो खरच खूप छान आले मस्त वाटलं एकदम फोटो काढायचे आता ते स्टेटस ला ठेवायचे इंद्रधनुष्याचे भिजले वगैरे
हा हा
तुमच्या इथं काय पावसाचं आता काय होईल चालू
होईल पण आज तर सध्या काहीच नाहीये पाऊस आता उद्यापासून बघू
हा आज तसं काही वातावरण दिसत नाहीये ना
नाहीे काहीच वातावरण नाहीये
म्हणजे आमच्या इथे पण असं वाटतेय अजून पाऊस थोडासा थांबलाय थेब थेब पडतोय पण थोड्या वेळाने पडेल असं वाटतोय पण आता बघू आता काय होते
पडेल मग तरी एवढा येऊन गेल्या म्हणल्यावर पाऊस आणखी
हो नाही पडल असं वाटत कारण आहे ना ढगांचा आवाज येत ते गडगडायचीचे अ शक्यता वाढतीय पाऊस
हा पडेल मग आणखीन.
मस्त हाय आता छान वाटत ते जरा आम्ही अजूनपर्यंत बाहेरच आहे आता घरी जायचय आता बाहेरच थांबलोय वातावरण तर इतकं छान आहे ना घरी जाऊशीच हो मस्त वातावरण आहे.
अजून काय मग.
आणखीन काय नाही तुम्हीच सांगा आणखीन.
काय नाही आता पावसाचीच मजा आता त्याच आनंदात पावसाच्याच आनंदामध्ये आता
हो ना खूप दिवसांनी अस संपत आला तरी पाऊसच पडत नव्हता.
एकवीस जून आज योगा डे, फादर्स डे त्यानिमित्ताने पाऊस पण पडला. पाऊस डे पण झाला साजरा. तिन्ही डे साजरे झाले आज.
हो हो असं वाटत नव्हतं की आज पडल आज पण पडल म्हणून पाऊस
पाऊस हो वाटत नव्हतं आज काय केलं मग योगा डे होता आज फादर्स डे होता काय केलं आज
आज काहीच नाही आम्ही जरा शेतात आलोत सो आम्ही आज शेतातच आहे हो
आणि फादर्स डे काय केलं काहीच नाही
नाही हो हो केलं ना.
हो आम्ही पण विश वगैरे केलं.
हा
आणि काय फक्त प्राणायाम वगैरे केले जरा नाही का म्हणजे योगाडे वाया जायला नको. पंधरा पंधरा मिनट वगैरे थोडा वेळ काढलाय आता आणि केला योगा.
हो त्याच्या निमित्ताने तरी करतात ना असं वेव व्यायाम योगाडे चा.
तसा आज वेळच नव्हता पण काढला.
हा
टीव्हीला वगैरे बघितलं की नाही योगाच्या खूप छान बातम्या आहेत सगळ्यांनी कोणी कोणी पाण्यामध्ये योगा केलाय
हा का नाही मी एक काही एक्सेशन होत ते अेड केलं होत
हा हां म्हणजे ऑनलाईन सेशन अटेंड केलं का
हा हा ऑनलाईन सेशन होत ते अटेंड केलं होत
बरं बरं चालेल चालेल ठेवू का
हो हो चालेल हो
बाय तुमच्याशी बोलून
हा आम्हाला पण